हॅलो हा बोलते ना हा बोलते ना
का तुम्ही
नाही नाही काही कामत नाहीय आता नाही नाही
हम तुम्हाला ते नीटचा वगैरे क्लासेस लावायचे होते त तिथे कोणाला तुम्ही विचारत होते ना क्लासेस कुठे चांगले असं
हो हो विचारत होते ना माझी लहनी बहिण आहे ना तिला लावायचं आहे
अच्छा
हो
आमची इथे आहे ना एम अचीव क्लासेस म्हणून आहे
हा
इकड आपलं अ हे नाही का अ चौ
अ हा छत्रपती चौक माहिती आहे बरोबर त्याचे कुठे नक्की म्हणजे जवळ आहे ग कुठे
जवळच आहे तो काही लांब नाही आणि रोड रोडलाच आहे तो असं आत वगैरे पण नाहीे रोडवररच आहे
हम्म
आणि बारानंतर ऑल सब्जेक्ट सासाठी तर मग तुम्ही विचारत होते ना तिथे मी चौकशी केली आणि आहेत म्हणजे भरपूर स्टुडंटला पाठवलं तर त्यांचा सगळ्यांचा रिव्ह्यू चांगला आलात म्हटलं तुम्ही विचारत हो ते ना आता तुम्हाला पण सांगू की आपल्याला इथे जवळ पण आहे. जेल रोड मध्येच
हम्म
आणि फी पण काही जास्त नाहीये म्हणजे तुम्ही तिथं जाऊन एकदा परत बोलून घ्या ते सब्जेक्ट वर वगैरे पण असतात. आणि कसं प्रोग्रेस त्याच्यावर सगळं ठरवतील ते मग तुम्ही तिथे एकदा इन्क्वायरी करून घ्या अजून कोणी असेल तर त्यांना पण सांगा.
अ सांगू ना चालेल नाग कोणी असेल ना मी नक्की सांगे पण तिथं फीचर स्ट्रक्चर काय
कायता
फीचर स्ट्रक्चर काय आहे त्यािच्या
फीच स्ट्रक्चर आता वीस एक पर्यंत जाईल सगळं हे करून धरून वगैरे
आणि सब्जेक्ट कोणते कोणते?
सब्जेक्ट ऑल सब्जेक्ट आपले जे बारावीला असतात ते फिजिक्स, मॅथमॅटिक्स सायन्स. जॉग्रफी वगैरे सर्व ते हा सगलंच हो सगळे सब्जेक्ट ये. आणि तिथं याचच फक्त एवढं नीट सी ई टीचाच नाही घेत बाकी आपले बा बारावी नंतर म्हणजे जे लाग तात ना ते पण सर्व क्लासेस आहे तिथ असं सायन्स साठी वगैरे पण हे आहे.
हूं हूं चालू येत ना मी एकदा काय कर ते आता कशा अस रयवारी चालू राहतो का क्लास
हा इन्क्वायरी चालू राहील ना सुट्टी राहील पण मग इन्क्वायरी चालू राहील.
हा मग कसं रयवारी एखदा चक्कर मारलास ता मी
हो चालेल ना तुम्ही जा तुमच्या बहिणीला पण घेऊन जा तिला काय विचाराय असल ते पण ती विचारेल तिच्या सोयीनी आता
म्हणजे मी माझी म्हणजे माझी बहीण जाईल आणि तिची एक मै त्रीण ये ना ती राहील आणि तिची मम्मी राहील.
हा चालेल ना तुम्ही जा कोणाला लावायचाय काय विचारायच असल ते माझ्य पेक्षा ते अजून चांगलं सांगतील पण तुम्ही एक विचारत होते ना ब चांगलं ओळखितलं.
हो.
अ त तस ते तुम्ही वाटलं तर हा तिथं माझे नाव जरी सांगितलं तर तु त्यांना समजून जाईल की यांनीच पाठवलं मग काय अडचण नाय म्हणजे
हो चालेल ना कारण की कसं आहे क्लासेस एवढं डेंजर झालेलं आहे ना की सांगू नाय शकत माहितीय का? कारण की कोण कसं काय कसं त्यातले तर क्लास पैसे घेतात पण शिकवायचं पत त्ता राहत नाय अजिबात.
नाय नाय तसं काही नाहीये. ते एकदम आपल्या ओळखीतलंय आणि रिव्ह्यू एकदम चांगले ये त्यांचे आणि कसं आधी त हे पण आहे ना आपलं अ डेमो क्लास त्याच्यामध्ये समजून जाईल पाच दिवसाचा डेमो क्लास असतो. त तेव्हा समजून जाईल कसं शिकवता कसं नाही.
आणि तिथं ब्रोशर काही असेल ना क्लासच काही ब्रोशर काही भेटत असेल ना काही
हो हो हा आहे सर्व आहे तेच सांगते ना तुम्ही एकदा तिथ जा विचारा हम्म त्यांची कायत काय तयारी वगैरे अस असेलच ना.
हा तेच त्या म्हणजे कस अग विषय असं होत नाय. बोलती का?
तुमच्याकड गाड्या वगैरे असेल तर मग चांगलंच आहे. काही लावायची पण गरज नाही. तुम तेवढं गाड्या वगैरे सगळ्या अव्लेबल असेल तर मग अडचणच नाही. ते त्यांच्या त्यांच्या गाडीवर जातील.
शी
घरी वगैरे आहे का.
नर्सरी ना इथे बाजूला एक आहे ना अ नर्सरी आहे तिथे म आमच्या इथ एक लहान मामांचा मुलगा जातो ना अ नर्सरी आहे अ त्याचं नाव आहे ना अ काहीतरी किडस ट्रेंड अस काही तरी आहे. ना भरपूर मुल मुली तिथ शेवटी लहान तिथ फीचर स्ट्रक्चर पण छा छान आहे मेन म्हणजे शिकवता पण चांगलं आणि ना अ तिथ टीचर पण चांगलेय आणि ना तिथले जे मेन म्हणजे तु सांगून मावशी तथल्या ज्या आहेत ना त्या जास्त चांगल्या आहेत.
हॅलो. हॅलो.
पोरं कश लगेच तेवढं स्कूलमध्ये लहान पोराना डायरेक्ट मोठ्या स्कूलमध्ये टाकायचं त्यांना तिथं झेपवत नाही ना.
हा. हम्म हम्म. नाही तिथं आहे ना तिथं कसं आहे म्हणजे सकाळची स्कूल राहते एक दो च टामिंग राहतो आण एक स त्याला नऊ ते बारा आणि एके ना दुपारी दोन ते पाच राहतो. तर आहे ना पण तिथं स्ट्रिक वातावरण जास्त लहान मुलांना सवय भाजी डब्या ह्त्यातून फक्त एक दिवस डबा जेव वेगळं काहीतरी भाजी पोळी सोडून राहत. अ पुन्हा आहे ना अ तिथ स्ट्रिक वातावरण राहतं की जेणे करून म्हणजे कोणी ख यला येत नाही
नाही पण त्यांचं सर्वत ते असं काय म्हणता आपलं गव्हर्मेंट आहे ना असं प्रायवेट स्टेट च किंवा मा आहे ना म्हणज सगळ्या तिथं श कवना वगैरे स चांगलं आहे ना.
हो हो शिकवणेन तर एकदम चांगलं आहे मी मी आहे मी आहे. वरती मी आहे एकटीच नाही द्या. कारण होणार नाही ग. हॅलो.
रेंज मध्ये नाही
तु मी रेंजमध्येच ये अ तू
आणि तिथं ते असं हे नाही ना काय साध म्हणजे अस प्रायव्हेट जरी असल तरी सगळं गव्हर्मेंट आहे ना.
हो हो प्रायव्हेट नसत तरी गव्हर्नमेंट आहे. पण हे म्हणजे घरी कोणी घ्यायला आल्याशिवाय बाहेर काढते नाही लहान मुलांना तिथे लाऊन देता. व्यवस्थ सभाळता पण तिथे पुन्हा त्याच्याच बाजूला त्यांचीच वरती डे केअर पण आहे, की समजा ज्यांना कधी कोणी शाळे इकडे जात असतील अ आपलं, इकडे काय म्हणत जॉब यायला. कुठे जात असतील किंवा त्या वळेस मुलांना तिथं पण ठेवू शकताते. पण सुविधा आहे, खेळायची पण. हा पाळनाघर वेगळ आहे त्यांचं आणि स्कूल वेगळ आहे पण स्कूलचं बिहेवियर पूर्ण स्कूल घरा सारखंच हे अस आणि डे केअर च बिहेवियर पुर्ण डे केअर सारखंच आहे म्हणजे दोन मैत्रिणींचं पार्टनरशिप मध्ये आहेते.
आणि म त्याचे पण ते चार्जेस वेगळे असल ना.
कस ने हा चार्जेस वेगळेच आहे ना म्हणजे आपलं स्कूलचे चार्जेस वेगळे आहे आणि त्यांची डे केअरचे वेगळे.
मग त्याचे पण वेगळ पे करावं लागेल का समजा आता कधी बाहेर जाने किंवा मा तर मला पण जॉबला जायचं असतं घरी सांभायला कोण नसतं त्याच्यामुळे मी पण थोडी बाहेर राहते. पप्पा पण जॉबला राहता.
अ मग तसं ठरवून घेता येतं ना आपल्याला कि समजा डे केअरवा डेडे केअर पण तम्हाला तुम्ही एका टायमिंगला दोन्ही सर्व्हिसेस घेऊ शक ताना.
हम् बरं विचारावं लागेल आणि कुठे आहे ग ते?
अ ते ना आपल्या इथे दसक स्टॉप हे ना. एकदम दशक स्टॉप चे सद बा पुढे बाजू बाजूला आहे ना रस्त्याच्या बाजूला सद्गुरु मंगल कार्यालय. आणि तिथेच तिथं त्याच्या बॅक साइड ला स्कूल हे.
हा का, जायला यायलाच
नाही नाही हे बघा. आणि फक्त लहान तुम्ही काय करायचं जर लहान मुलांना सकाळी जे शाळेत येत असतील ना. तर त्यांना डबा प्र द्यायच सोबत आणि जे डे केअर मध्ये राह त्यांना त्यांची जेवणाची जबाबदारी शा डेकेरवाल्याचीच राहते तेच त्यांना दूध, चहा, पाणी. काय खाऊ घालायचे भाजी, पोळी, भात, खिचडी तिथेच खाऊ घालतात.
म्हणजे कसं म तुम्ही डब्या सकाळी लवकर देणार समजा मते खराब होऊन जातो ना कधी कधी.
हा ते तर आहेच आणि दोन दोन वेळाचा डबा नाय देऊ शकत ना असं एवढं वेग वेगळं.
हो ना आणि मग डबा कस एवढं वेळ ठेवायचं म लहान मुलांना तिकीट खायला देणं पण योग्य नाही ना ओ. त्याच्यामुळे आणि तिथं झोपायला बेड पण आहे त्यांना कि जेने कोन कोण दुपारी
अ फी ना त्यात म्हणजे ऍक्च्युली एक्झॅक्टली मला पण सांगता येनार नाई. पण आहे ना तेवढे मला इन्फॉर्मेशन माहिती आहे फीच तुम्ही येऊन तसं ठरून घ्या. कमीत कमी दहा हजार असतील तरी. म्हणजे एक सहा हजार आहे ना याचे आपले स्कूलचे आणि चार हजार रुपये डे केअर
अच्छा, बघ विचारते घरी पण आणि तुम्हाला तुमच्या त्याच्याकड जात असेल तर मला टाका. हॅलो, हॅलो.
हम्म. ठेव मणसाले.
हो हो तु टाखव त्याची इ्फॉर्मेशन कायट वगैरे असेल तर.
हो हो टाकते टाकते.
हम्म बाय.